हा ऐकायला येते का. हा येते येते येत हा
काय चालय मग
काय नाही पावसाचं वातावरण झालंय
होय
त्यामुळ गार थंडी
हम् हम
असं झालंय
आमच्याकडे पण पावसाचं वातावरण झालंय
हा पाऊस भरपूर पडतोय काय तुमच्याकडं
हो हो आत्ताच पळून गेला बघा पाऊस
हा हा
तुमच्याकडं
आमच्याकडे पण मध्यम स्वरूपाचा असतोय
हा हा
हम जास्त नाही पडत
हम्म हम्म
पण तरी आहे प्रमाण तरी
हा हा
मागच्या वर्ष भरपूर पाऊस होता
होय
आणि या वर्षी दुषाळाची चिन्ह दिसत असतानाच पाऊस चांगला पडल्यामुळं जरा बरं वाटा लागले
हो हो
ट्रिप वगैरे काढणार आहे काय पावसाळ्यात
हो हो काळाची सुरूच आहे
हा कुठं जाणार आहे
महाबळेश्वर तापोल तापोली तापोळा काहीतरी रिसॉर्ट आहे
हा
आणि साताऱ्याचं ते हे कास पटार
हा ह
तिकडच आहेत सुरत इिकडे छान असतें ना पाऊसत बघायला
हा
त्यामुळे तापोल्या रिसॉर्टमध्येध्ये कसं बोटिंग ते सगळंच होतं एन्जॉय पण करा मिळत त्याने सगळंच होतं
हा हा किती दिवसाची काढलाय मग
वन नाईट म्हणजे टू डे आहे वन फक्त नाईट ते करायचं आणि यायचं
हा ह मग दरवर्षी जाता काय ह्या वर्षीच
कस पण असत आमच दरवर्षी नसत जस नियोजन होईल तसं
हा ह
मागच्या वेला पण गेलेलो आ्ही आंबोलीला ते वनडे काढलेली ट्रिप ते पण भारे आंबोली त्यां तिकडं
काय नेमी तुम्ही फॅमिलीसोबत जाता काय फ्रेंड्सोबत जाता
फॅमिली सोबतच जातो फ्रेंड सोबत काही कोण पाठवत नाही ना जास्त
हा
त्यामुळे
फ्रेंड सोबत फ्रेंड सर्कल मोठा असेल ना तुमचा
हो हो खूप छान आहे कॉलेज पासून सगळे मित्र-मैत्रीण आहेत अजून कॉन्टॅक्ट मध्ये
हा त्यांच्या सोबत कधी काढलाय का नाही ट्रीप हा हा
मालवणला
हा हा
ते काय सगळच वन स्टे होता
हा
लगेच आलो
हम् ह हम
समुद्रात पण जायलाच मिळालं नाही
हा तिथं काय आहे बघण्यासारखं मालवणला
समुद्रच की
हा ह
कोकणभाग
हां ह
समुद्र बंद होता त्यामुळे रिसॉर्ट मध्ये राहून तिथेच मज्जा केली
हा
अन लवकर आलो
ह तुम्ही पावसाळ्यात गेला होता काय
नाही
मग कसं समुद्र समुद्र कसं बंद होता मग तिथं कसं काय बंद होतं
ती लाट येणार होती स्तुनामीची त्यामुळे
हा हा
तिथं गेल्यावर कळला आम्हाला बंद आहे ते
आं.
त्यामुळे रिसॉर्टवर राहिलो तिथेच मज्जा केली आणि आलो. तुम्ही कुठे गेलेल्या की नाही ट्रीपला? हॅलो. हॅलो. हॅलो.
होय आवाज येत नव्हता, आवाज येत नव्हता मध्येच.
हां हां तुम्ही कुठे गेल्या होता की नाही ट्रीपला?
होय होय मुंबईला वगैरे जाऊन आलो की आम्ही.
हम्म हम्म काय काय बघितलं?
इस्कॉन मंदिर आणि अ गणपतीचं मंदिर. परत राणीची बाग आणि सि टिडवल माल परत नरिमन पॉइंट.
हम्म हम्म.
दोन तीन दिवस अ बघायला गेलो होतो आम्ही.
हो हो तिकडे कोण असतेय का? बाहेर राहिलेला का?
आम्ही ते आमची एक पुतणी हाय तिच्याकडे राहिलो होतो.
हां हां.
कॅबनच आम्ही फिरलो.
काय?
कॅबनच फिरलो ओ त्यामुळ आम्हाला अजून म्हणजे मुंबईचं नेमकं रेल्वे स्टेशन वगैरे काय कळालं नाही ना.
हां हां.
ऐकून माहितीय लोकलचा प्रवास खूप वाईट हाय तिथला.
होय.
चांगला नाहीेय.
तेच की.
बरं झालं कॅबनच फिरला.
हम्म हम्म.
पाऊस होतो काय तुम्ही गेलता तेव्हा? जाऊन आलोय की आम्ही पण.
हां हां.
लोकलनं प्रवास केलाय खरा आम्ही एकदा.
हा.
तेव्हाच आम्हाला नको झालं एक.
हा हम्म.
त्यामुळं काय आम्ही पण कॅबनच फिरलोय.
होय.
हो.
तुम्ही फॅमिली सोबत गेला होता काय अ असं फ्रेंड सोबत गेला होता.
फॅमिली सोबतच कि एकदा कस तर पाठवल्यात आम्हाला फ्रेंड सोबत पाठवत नाही जास त त्यामुळं फॅमिली सोबतच जातोय आम्ही.
हा हा रिस्की असतय ना फ्रेंड सोबत जाणं वगैरे.
खरं चांगले फ्रेंड असल तर जाऊ शकतोय ना विश्वास पाहिजे फक्त ना. त्यामुळं.
आत्ताची पिढी त तसंच व्हा लागलंय. क आता हे घटना अशा घडतात की विश्वास आपण ठेवू शकत नाही.
खर काही घटना घडतील तसं सांगता येत नाही ना
हा हा.
त्याच घटना तिथच घडती अस
पण आपण आसं प्रत्येक वेळेला आपण माणूस असं दुसऱ्या घटना झाल्यात त्या आपल्यासोबत हू नयेत ह्याची काळजी घेत असतो माणूस
काळजी घेतलं की एन्जॉय करता येणारच नाही मग सगळीकडे रिस्क आहेच की फॅमिलीसोबत गेल्यावर पण रिस्क आहेच
होय होय बरोबर आहे की
त्यामुळं
पण कसं असतं फॅमिलीसोबत एखादी काय घटना घडली तर त्याची फॅमिली रिस्क उचलायला तयार असते ना फ्रेंड सोबत गेल्यावर स काही झालं तर ते फ्रेंड जबाबदारी उचलू शक कत नाहीत रिस्क घेऊ शकत नाहीत.
हो हो.
त्यामुळ फॅमिली अ म्हणत्या आप आमच्या सोबत फिरा तुम्ही असं होतं हा फ्रेंड सोबत पण फिरायला पाहिजे. फ्रेंडसोबत पण फिरायला पाहिजे. फॅमिलीसोबत पण रहायला पाहिजे आपण
हो हो हम्म हम्म
आणि काय काय केला.
ह
तुम्ही किद्रापूरचं कोपेश्वर मंदिर बघितलं आय काय
हो हो तुम्ही
होय. आमी प पहिल्यांदाच गेलो होतो आता सुट्टीत
हा हा
हम्म पण आत्ता सारा हो छान आहे मंदिर पण आत्ताच कळलंय की त्या मंदिराचा वाद सुरू आहे म्हणजे ते मंदिर पुरातन आहे ना म त्या मंदिराला आता सरकारन परवानगी वगैरे काढून ते मंदिर काय तर वेगळं असं छान प अ पर्यटन स्थळाच्या दृष्टीनं करायचा निर्णय घेतलाय सरकारनं पण ते तिथली जी लोकं आहेत ना ती करू देईनात. बहुतेक त्यांच्या जागा वगैरे काय त तिथ जाणार आहेत त्यामुळे ती लोक आंदोलन कराल्यात की इथ आमी तसं करू देणार नाही. त्यामुळं पंधरा दिवसापूर्वी ते मंदिर सील झालय. त्याच्यासाठी हा म ते मग ते मंदिर सील झालेय पण शक्यतो ते मंदिर म्हणजे सरकार ते आपल्या बाजून निकाल आपोल्या पद्धतीनच करणार असं वाटायला. कारण पर्यटन स्थळ झालं की गावाचा विकास होतोय ना, हो चांगलं केलं की आणि लोक बघायला येणार पर्यायानं ना तिथलं वा तूक परत तिथलं सगळं म्हणजे दुकानं वगैरे अ मुळ वाढणार ना ते त्यादृष्टीनं सर कार करणारच असं वाटते.
हम्म हम्म, मला काय माहतीच नव्हते तुमच्या मूळ कळाल.
बातम पेपरमध्ये वगैरे आलं होतं ते.
पेपर काय आम्ही आणतच नाही घरात, त्यामुळे काय त्याच्यात दिसलेलंच नाहीये.
हा ह.
इन्स्टॉला वगैरे पण काय दिसले नाही त्याची आईडी.
तसलं न्यूज नसत तें इंटाला.
असतात काय के वळेला तर काही बघितलं नाही त्यामुळं काही एवढं माहित नाही.
हा हा.
आणि काय?
काय नाही, काय म पाऊस आता सध्या सुरूच आहे. पडालाय त्यामुळं काय गार, गार सगळं.
हो तुम्ही जाणार आहे का नाही ट्रीपला तेन?
ट्रिपला आता परवाच जाऊन आलोय त्यामुळे आता सध्या तर काय नाही. दिवाळी नंतर एकांद वेळ बालाजीला वगैरे जायचं चालय.
हम्म हम्म. बर बर. हॅलो!
हां, येतोय आवाज बोला.
आम्ही काय सारखंच जात असतोय.
हा हा.
वेळ तोपर्यंत जाऊन घ्यायचं आत्ताच जरा परत आणि परत बीज झालं की काय हो. जायलाच मिळत नाही त्यामुळे आताच जरा जाऊन फिरून यायचं.
हा हा चालतंय की, एन्जॉय पण करायलाच पाहिजे.
हो हो चालतंय, ठिऊ काय?
हां.